हॅलो हॅलो.
हॅलो हा येतोय का आवाज? हो येतोय की, माझा हा बोल ना.
काय मंग झालं चहा पाणी?
झालं बाबा चहा झाला, पाणी झालं. हो झाला की तुझा.
ह ह, होय होय, झाला झाला. आत्ताच झाला. मग काय करायलेस आता काय सण बेंदूर पहिला सण आला आता आपला.
होय बाई झाली पंधरा दिवसाला आता सुरुवात.
सुरुवातेच की आता काय मग पंधरा दिवस. महिना त पुरणपोळी आहेच फिक्स.
एक महिन्यात तीनदा.
होय!
म!
तेच की आता ह्याला कशाला बरं? आता बेंदूर ला आणि पुन्हा?
पुन्हा काय मग कोण कृष्णआष्टमी असेल तरी करतात, नागपंचमीला करतात. हा कोण अष्टमीला कर तात कोण नागपंचमीला करतात राखी पौर्णिमेला पण बहीण आली म्हणून कोण
हा!
होय करत असणार तेच की.
हू बैलांचं आत्ताच कुंभार आलेले आमच्या घरी तं आत्या. हू द्यायला खेड्यात आता कसं कुंभार!
ये तुझा आवाज ब्रेक होतोय ग. आवाज ब्रेकव्हालाय.
हॅलो येतोय का येतोय का? तेच म्हणलं कुम कुंभार आहेत ना आमच्या इथल्या अजून घरातच आणून दे तात बैल, गनोब, नागोबा, गनोबा वगैरे सगळं.
हा!
हू!
आमच्या इकडं कसं आहे म्हणजे. आमच्या इथं पण आता आम्ही पण आहेच कुंभार, पण आम्ही काय बनवतच नाही. आम्ही पण त्यांच्याकडूनच घेतो त्या कस त्यांचे मिस स्टर होतो तेव्हा त्यांनी यायचे घेऊन मिस्टर त्यांचे पण आता कस मिस्टर वारलेतं. त्यांचे मग त्यामुळ त्याच येतात घेऊन आता येत नाहीत त्या घेऊन. तर आम्ही मग घरी जाऊन आणतो मग, त्या दिवशी जातो नाही तर आदल्या दिवशी जातोय. जऊळ मग काय आपलं असलं तर आता आमच्याकड काय धान्य नसतय, त्यामुळ मग आम्ही काय पैसे देऊनच घेतोय. मग प्लॅस्टरचे नंतर प्लॅस्टरचे पण आता आलेत गणपती आणि हे काय बैलं. आणि मातीचे पण हेचे असतात चिखलाचे पण बनवलेले. मग तेच घेतोय आम्ही. शोपीस म्हणून ते जरा अ प्लॅस्टर ऑफ पॅरिसच जरा बरं वाटतय. पण मान जसाय नही आणि त्यामुळे म ते चीखलाचच चांगलं वाटते मातीचा.
काय लहान असताना कधी तुम्ही बैल उतरवणार देवाऱ्यावरून आणि कधी आम्ही शाळेत घेऊन जाणार.
जाणार तसच होत ग आधी
आत्ता सुुद्धा आता सुद्धा पुतण्या ज्या आहेत ना माझ्या हा जाऊनच्या मुली किंवा अंगणवाडीच्या शिकिका असतात का नाही या आधीच मला सांगून ठेवतात तुझ्यात कोणी लहान नाहीये बैल नागोबा वगैरे जे काही असेल ते देत जा. शाळना सांगायला त्याच्याबद्दलची माहिती म्हणलं होय होय होय तुम्ही शाळेत जातासा घेऊन जात जा म्हणायच आपणच मग.
होय तेच की. आमच्यात काय ते शेजारची आहेत पोरं ती येतात घेऊन जातात
हम्म हम् ह्
हम् त्यांना मग देते मी तसच मग सगळं मग आता गणपती नेतेत नागोबा नेतेत नंतर आपलं ते संक्रांतीच्या असतात बघ लोट कि त्या पोरी ह तिथं आरू वगैरे त्या घेऊन जातेत खेळायला घेऊन जात्यात
ह् ह् मग बेंद्राला आणि काय बनवतेस का नाही दुसरं काय
ते कर आता त्या दिवशी जर काय पोळ्याच होतेत मग कर तळाायचे असते तेव्हा तर काय मग कुठ का कापण्या करायच्या आता काय कापण्या बंदच झाल्यात कोण करत नाही जास्त शपाळी करतेत मी पण मग करते ते नाहीतर मग बघायच मग आणि दुसरं काहीतरी तळण झालं की झालं मग
नाही आम कापण्यास लाग ह्यांना आवडतात ते कापण्याच की खसखस वगैरे टाकून मस्त बरी. हम् ोळाच्या वर्षातून एकदा होतय आणि. हम्म पौष्टिक अन्न त्यामुळं मग ह्यांना पण आवडचंय. गुळाच्या करायच्या रविवारी कापण्या सगळं. तळायचं सोमवारी बेंद्रू चालू.
हम्म हम्म.
सण एक दिसाचा पण किती लाख.
होय अ गं लागतय त्याला तेच खी व्याप असतोयच की ग. आणि आपलं बि बिझी शोड्यल असलं तर.
आलं पुसले झाालं पहिले सळ घर. अलीकड फरशी वगैरे पुसलं की झालं पहिले सवायचं हे ते.
झाडून काढा सगळं भांडी घासा आणि मेन म्हणजे. सारवायचं आणि त्या भिंती पण सारवायला लागत होत्या आधी मातीच्या होत्या त्यामु. आता तर नुसता आपण झाडून झाडतोय. तरी आपल्याला म्हणजे असं वाटतंय कि लई काम आहे आपल्याला.
कस खेड्या गावात असं बैलांची मिरवणूक वगैरे निघायच्या.
होय आमच्याकडे असते की असते आमच्याकडे इथं.
आता काय बैलाचं काम ट्रॅक्टरांनी घेतलंय.
होय. जरा ते दुर् हेच व्हालेत का तर कमीच व्हालेत.
तेच ना ते वैरण पाणी हे ते आणि शेतकरीण जॉब करून श. टिकताय त्यामुळे ते बैलांकड दुर्लक्ष मग त्यापेक्षा आपलं ट्रॅ. पट्रवाल्यांना सांगतात तेच नांगरून फनून सऱ्या सोडून देऊन जातात.
जात आहेत.
हम्म पण बैलचा
पण म्हणजे, हा शेतीला जरी नाही हे म्हणजे कमी झालं असल तरी खरं, ती हेची शर्यतीची बैलं असतात कि बाई, किती हे घेतात त्यांनी तर, ती बैल महागच असतात.
त्याचा तरी वेड आता चालू आहे, क्रेज आहे म्हणायची त्याची
क्रेज, क्रेज होय लई जोरात हाय ते आता. जे ते उठतयं आणि आता तेच कराय लागल्यात.
थार गाडी सुद्धा मिळते पहिल्या नंबरवाल्यांना गिफ्टला
होय, होय मिळतंय की होय.
हिथं आमच्या शेजारी त्या गावातल्या एका माणसाला ना वन बीएच के फ्लॅट मिळालाय.
होय.
हो एक पहिला, पहिला नंबर आल्यामुळं काहीतरी गावाच आठवत नाही बई नाव.
म्हणजे मग हा म्हणजे तुमच्या गावाजवळच म्हणतेस काय, म्हण त्यांच्या गावाजवळ हा, हा, हा मग ते चालतय गं तसं. भारी की मग खरं त्या बैलाचं, त्यांचं खाणं पण असते ना तसं, त्यांना मेंटेन ठेवायला लाग
मेटंन ठेवाय लागतं.
लाख-लाख रुपयची बैलं असत्यात ती लाख, दोन लाख रुपयची.
हो त्यांचा आहार कसा त्यांना फिरवून आणायचं, त्यांना पळवायचीच सवय लावायची, मालकाच्या आवाजाची सवय मग,
हूं..
त्या आवाजाची सवय लागते गुरांना,
होय, त्याशिवाय ती पळतच नाहीत मग.
दिशा सांगितली की त्या दिशेला पळतात. हू जीव लावण्यावर असतं नाही पाळीव प्राण्यांचं पण.
मग काय गं, आपण जीव लावला तरच. खरं तीच बरी म्हणायची झाल्यात आता माणसांपेक्षा. माणसांना काय जीव लावा हं त्यांना उलट ती न बोल ता सगळं आपल्या भावना समजून घेत्यात आणि इथं आपण रडलो तरी काय फरक- पडत नसतोय कुणालाच.
तसं पण काही नसतंय. बाकी काय नाही बघ, तेच आता गहू दळून आणायचं.
हां.
किराणा आणला काल सण वगैरे- आले की मग, कसं साहित्य पाहिजे ना सगळं घरात. मग डाळ वगैरे, खसखस वगैरे घेऊन आली.
हां, मी पण आणलंय परवा आता जावून-
हूं.
हूं... आता एकदा गेले की सगळं मग घेऊन आलं की लक्षात राहते मग नाहीतर विसरलं की आणि मग पळापळी होत्या.
मला कस पुरण पुरणपोळीला च बडीशोप लागतं बाई मला. त्यामूळ हा त्यामूळ मग हो टेस्टसाठी छान वाटत. कायतरी किरकोळ किरकोळ मग. कधी जायफळ घालायचं कधी बडीशेप घालायची. कधी वेलची पावडर पण जा जास्त टेस्ट बडीशेप ने येते हम्म.
छान लागते.
तेच ना.
आणि पचते पण महत्वाचं म्हणजे.
महत्त्वाचं मग काय तर आणि पूर्वीसारखं कोणाचा आहार पण मोठा नाहीये. एक दोन पोळी हम्म.
होय आमच्यात तर आमची सासू दीड, दोन किलो डाळ घालायची. पुरणाची आणि ते चार दिवस तेच खायची. मोठी पण होती तेव्हा. पण त्यांचं खाणं पण होत तसं आता एक दोन संध्याकाळी तर नकोच म्हणतात चपातीस करून दे म्हणतात एकच टाइम पोळी खाल्ली जाते आता.
खाल्ली जाते त्या निमतान काय का असे ना सण असल्यामुळं बैलांना आराम मिळतोय नागपंचमी मुळं नाग मारत नाहीत त्या दिवशी.
होय पूजा करतात अगदी श्रद्धेनं.
हम्म साप वगैरे दिसला तरी मारायचं नाही पाया पडायचं.
होय तेवढंच प्राण्यांना पण एका दिवसासाठी
इथेच की.
आणि त्यांचं महत्व हायच ग ते हायतच ना आपल्या उपयोगाला.
होय होय. म. चालेल ओके हो हो चालेल हा.